हॅलो हा.
हा काय म्हणाल तेी स उद्या कुठ्ट कर.
ह उद्या मम्मीच्या नंबरला
हा ते तीनशे अकरा काय तर राहते का?
हा त्याच्यावर
हा हा चालत. करतो उद्या हा अ काकींचं आवरलं का
आवरलंय काकी मम्मी जात आमच्या राला पूर्वा काय करायल्या
पूर्वा अभ्यास आता ह्या वर्षी स्कॉलरशि व्हय सातवी ला होय
तरी करतीया व्हय अभ्यास
काम होय आता शांत असतीया जरा
आधी करत नव्हती ह ह
आधीच समाय वर हायत की तुला विहरीत विहरीत तुलं नाम अप
व्हय एकदा आठवतयं का ग तुला अ त काच की बहुतेक
होय आंयो केवढं हुडखलतो माहित आहे काय तुझा आवाज इना झालाय नीट हा बोल की
आमच्या पप्पांचा दंगाच हवा त्या पुर्गीला घरातच का सोडून आले नाही लक्षात कुठं असते तुमं्या तुम्ही दोघेच सुाल ना ते बहुतेक मा झाला म्ह वास वाढतो
तेव्हाच जाऊन बसली होती मुंबई आपल्याला वाटल तिला कोण धरून न्हेलं
नेलं का कुठं गेली काय केली काय माहित केवढ हुडकलेलो जवळ जवळ पाच का किती वाजल्यापासून रात्री साडे नऊ ला का काय उठून आली कनी ती बाहेर
होय
काय नवच आणि त्यात तू आणि दिदी होती की नाय तवा इथ आजून शिकत होती ती
ह हम् हम् ह
आणि तू इथं कशी काय होतीस ग खरं
त्यावेळेला सुट्टीला का कायतरी आलो होतो वाटतं
सुट्टीला आलतीस काय तू शाळा सातवी हुन इकडं आलतीस
काय तर असंच झालं हुतं
माही जनमली तवा तू कितवी ला हुतीस
काय माहित म्हणजे त्या वेळेला माहे दोन हजार सतरा अठरा ला कोरोनाच्या वेळेसच त्या वेळेला आलो होतो वाटतं मी
बहुतेक कोरोना होता म्हणून होय वाटतं ग तवा हितच होतीस की तू इकडचं घराचं बांधकाम ते नव्ह आणि येऊन बसत नवतो मी तुमच्यात दिवसभर आपण दोघी काय करत हुतो बघ बाई तू इथं मी तिथं
होय
तुला ते आठवते काय घरात इथ हो मुता आणि त्या दिवशी एवढं एवढं पाणी साठल्यालं घोट्याच्या पण वर आणि त्या पावसातनं पळालतो आपण
होय ते असं गटरीचं पाणी सगळं आलं तसं विहीरीत पूर्ण विहीर अशी पूर्ण दिसायची बंद झालेली एवढं भर
होय आणि आपण त्या घाण पाण्यातन आपण ह्यात तुमच्या घरात आमच्या, आमच्यात तुमच्या, तवा पण नाही काय करत होतो खर दवा येऊन बसून आपण दोघी?
काय माहित असंच खेळायचो परत विहिरीत ज पण बसायचो पाय घालून
होय ते करत हुतू परत काय खेळत बिळत होतो सोड आणि हे पण करत होतो पत्त्याना खेळत होतो.
हा हा होय ते पेरूचं झाड आठवतय काय आपलं? फिटलं मागच त्याला झोका बांधून खेळायचं वर वरच तझ खालचं माझं बांधण त्याला आपली
लहान असताना व्हय आपण खेवत होत केवढं ते पण परत पनी बर बर बा पनीला घेऊन खेळत होतो. हं पणून पण आता नीट दि व व्हय लई मज्जा आणि तवा अ पूर्वा पूर्वा पण असायची पूर्वा मीही पेक्षा लहान असेल तर वा ती आपण सगळी धनु असायची ते हे
होय
धनो‌ एक होती होय तीच आणि आम
नाही माझंच पटत नाही नव्हतं तर
तेच की म्हणूनच यायची नाही तिला या कधी यायच ची पणा अस लय नाय
होय
परत हे करत होतो,
ती आठवय काय सोलरची पाईप
हो ग हो फोटलेली आई शपथ सोलरची पाईप म्हाताऱ्या, गोप्या तुमच्या टाकीत पडलेला आठवताय काय
हो हं
तुमच्या घरात लय पराक्रम झाल्यात बाई खरंच. ह् काय नव्हच बाई मग काय तर सोलारचे पाईप, गोप्या पडलं त्याला आणि आद्याच्या नरडात दोन रुपये अडकलेले ते पण तुमच्यातच तुमच्यातच झालात ते
होय
आणि तुमची सोलर ची पाईप फुटली तवा मला लय कावल्यालीत घरात मला परत येऊ दिली नव्हती तुमच्याकडे, आठवते काय?
होय
किती दिवस आलो नव्हतो.
काय काय केलंय आपण
एकदा आठवत काय काकी त्यन कुठ तर माती का कायतरी होथं म्हणून गेलत्या काकी अ मा माही नव्हती वाटतं आणि काका घेत हो आणि पूर्वा लहान होती तेव्हा आणि आपण पाणी भरलतो आठवत काय घरात तुमच्या आणि वरण हांड पाडलेलं प पूर्वीला पण पाडलेलं वर
होय म तोपर्यंत मम्मी आली होती सगळं पुसुपर्यंत
पडून व्हय हंडा पाडून चेपवल्यालो.
ह हहा
आपण लई पराक्रम केलाय बाई तूमच्याच घरात लई पराक्रम झाल्यात लई.
होय
फोर वहीलर
आवाज येईना, आवाज येईना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा आता यायला.
काकांचा खाट ला फोर व्हीलर म्हणून खेळत होतो.
होय स्टेरिंग हातानं. स्टेरींग केल्यागत करायचं इकडं वळला सगळे तिकडं पडायचं.
काकाच महत्वाचं सामान हुडकून हुडकून फेकत होतो आठवतंय काय. तुझा आवाज येईना.
हालो.
हा लांब न बोलल्या गत यायला.
नाही जवळणंच बोलावलं की. माझं ते नेट संपले माझं तरी पण चालु
होय तरी आलंय बे नेटवर्क.
होय आणि उ एकदम मझा उद्या तर रिचार्जचं संपणारे.
आगं हो बाई.
आणि एक कार्ड आता उद्या फोन बंद असणार कार्ड पोर्ट करायचंय फोर जी च फाई जी.
मग ते बॅलन्स असताना कराल लागतये.
हेच की ये उद्या संपणारेना हे. पाय काय तर मग ते चार्जिंग करायचंय दु दुपाारी काय तर संपनारे.
मग हे नंबर कोुणाच्या नावावरे.
मम्मीच्या.
म आता उद्या काकीसनी घेउन जाला पाहिजे कि तुला ते पोर्ट कराया.
ह मम्मीला घेऊन आधार कार्ड घेऊन गेलं त चालत का?
पूजेचं बायोमेट्रिक लागतंय कि मम्मीच.
हे काय फोरजी चं फाय जी करायला पण. फक्त आधार कार्ड चालत पडतं ग.
चालतंय की.
आपल्या इथं तीन बदला आधी सायन्स तर शनिवार ऑफर असते लाई.
तेव्हा आज कुठला वारे आज बुधवारे.
म्हणजे काय माहितीये का इथं म्हणजे आ तर मी पोर्ट करणाऱ्यांना ह्याचं, काल तुला म्हणल की परवा पाच लाच बॅलेन्स संपला पहाटे पहाटे माझा. त्या दिवशी पोर्ट करून आलो न् बरोबर त्या दिवशी नव्वद दिवस झालतं आणि मग शनिवारी गेलतो पण पोर्ट करायला.
मग.